लावून ती
हाव काय?
हा.
तुम्ही त्या पोरीच्या धुंदीत मी काय लावला नाही
ह लावूनच राहिल ती.
हा ना जाऊ द्या आता दोन लाव जा.
हाव.
हम.
फोनही चालूच राहत मोबाईलवर आले.
हा ना कोणा कोणाचे फोनही चालू राहतात.
हां.
हम्म.
हं.
हा.
मग आता झाले किती? होतात तुमचे पंचवीस.
कुठले माये आता दोनच राहिले.
पंचवीस झाले काय? मग आता किती? राहिले.
झाले.
मला लव देता मय बी आधी. हं
हे.
माय बावीसच झाले. तेवीस झाले. तेवीस वाटते. आताच्यान.
मी त्या दानापूरच्या बैईल लावलते काल.
काल कधी रात्री हाव काय? ते दानापूरची बई मस्त! बोलते. हम्म मग तीस कॉल होऊन जातात का?
हाव एक रायला हा झाला अजून एक झाला की होऊन जातात मग.
मग माय पूर्ण होद्या पहिले मग तुमचा एक पुूरा करता जा नाही तर मग मला लावायला कोणीच नाही.
हा हा.
एका जणीले पाचच लागतात वाटत हे.
काय? माहित किती? लाग
नाही.
आतु आली. हम् सांगा आणखी काही.
सांगा ना तुम्ही
तुम्ही नाही केला का लहानपणी असं काही?
नाही बाई मी काहीच ना करो, माय बाई.
हा
मेकअप नव्हताच आमारे, कोणी काहीच ना घेन दे बांगड्या ना घेनदी कोणी आमच्या हातात नाही पायात नाही नाही, आणि मला अशी सवय पडली होती मी टिकली ना लाव किती मो होईल तर, माझी आई मला कल्ला करी, टिकली लाव टिकली लाव म गाव टिकली लावते तू टिकली नई लावत, सारं गाव मेकअप करते, मा मले पाहुणेे येत की नाही पायाले
हा.
माझजवळ सामान नव्हतं सामान, हे मला एक वेळ डबल आलते पायाले तर माय जवळ काही सामान नव्हतं. मी अन तुन घेतलंच नाही तर मी करू कसं.
ह हा.
नाही तर एवढी सिम्पल होती मी, आता तर एवढा मेकअप करतो एवढं सामान हाय मापाशी तडर ला एवढं सामान आहे, की अर्धी कटलरीच आहे मग जवळ आता.
हा आता हाय, त्या वेळेस नशीन.
काहीच नव्हत पयले, म्हणजे घेतच ना कायी.
हा, आता पहिले काही कामही नाही पडलं ना शाळा शिकायला लागेन, शाळेत कोण मेकअप करून जाते, म आता आम्ही
हां.
मेकअप करायचं काही एवढं हे नाही, ना तर लगन झाल्यावर तरी कोणी काही म्हणत नाही, आंधी मेकअप केला की लोकं म्हणतात
एवढं फोन द्याना थांबा, फोण उद्या मला कोणा पण कोण उद्या मग कोणाच्या देखात बोलनंई.
का हाय?
तेव टीव्हीच वायफाय चालू करून द्या, करून टाक म आपल्या एवढ‌ं फोन मध्ये आहे.
टीव्हीचा वायफाय कह्याला करायला लागते चालू.?
ते टी व्ही बिगडल आहे, ते त्या दुरुस्त करणा्याचा व्हिडिओकॉल चालू आहे.
कोणाची त्यायची.
हां.
मग तेलाच लावू द्याना लावून द्या ना तुम्हीच.
हा मोबाईल घेऊन जाया लागते तर ठीकाय हायतं.
मोबाईल घेऊन जाया लागते.
हा, म्यामटला एवढा फोन होऊ द्या, मग येतो.
हो काय,, ह म्हणजे टीव्ही वर नाही फोन वर आहे.
तेईच्या मोबाईलवर येनार म्हणतात बाई त्या व्हिडिओ काॅल, मलाही काही माहित त्या ते ते चॅनल गमावले ते सक्षम नं.
हा.
काय केलं तर त्यान बटनं दाबले.
त्या माणसाला लावला असेल ना लेकरं असे करतात ना. ह
एक ही चॅनल नाही दिसू राहिल काय?
काय? माहित बाई दिसून राहिल क नाही तर.
त्यांचे लेकरं पण लय कुचळपणा करतात.
हाव न.
ते इले ते टी व्ही काय लाटी आहे की नाही आहे काय सांगा एवढे मोठे.
काय माहिती? बाई
हां.
ते असं एवढं मोठे यात समजत नाही काही नाही चाललं.
हम्म. मोठाला तोंड दिसलान एका टी व्ही चं एका माणसाचं तोंड.
डोक्सा दुखतेया.
हो कोणाले पान कोणाला नाही ए का माणसाला बाग ए बैले पहा. जसं काय थिएटर मध्ये बस
थिएटर मध्ये जायला नाही मी अजून तुम्ही जायला हे का?
नाही मी नाही जायत.
पिच्चर पाहिला एखादा नवीन आलाय. सिम्बा नेलं नाहीक तुम्हाला दादा न कधी.
मी घरीच मोबाईल वरच पिक्चर पाहत असतो.
हा का?
हम दादान मोबाईलच दिला लागे काय पहिजे आजून.
हम्म पहिले पहिले मी हम. अ मोबाईल वर नव्हते पिक्चर तर ताजा जात. नवीन पिक्चर आला की चालले नवीन पिक्चर पायले थिएटरमधि.
माझ्या बाबाच्याच घरी कोणाच्याच घरी गावात टीव्ही नव्हती तर माझ्या बाबाच्या घरी टीव्ही होती मी घर टीव्ही पावा. हम् बाबा ना सुरुवातलेच टीव्ही आणली होती ती त्या गावात कोणानाच नाही एवढं घर बरे टीव्ही पाहासाठी मराठी
हम्म हम्म मया आईच्या घरी बी. आम्ही बी दुसऱ्याच्या घरी जात जाऊ तर मग मायन घेतली होती. आमच्या हटाय आयच्या घरीच होती पांढरी टीव्ही.
नाही मा बाबान कलरची आणली होती.
हम् आईच्या घरी पांढरी होती. आणि पावसाळ्यात अशी झडी असली कि इतकं घर भरत जाय.
हा कलरची आणली होती त्यायन न.
ते डीश होत त्याच्यावर ते शिडी टाका. आणि ते माहेरची साडी, चिमनी पाखरं, आणि लक्षाचे आणि हे मराठी चित्रपट.
लक्षाचे पिक्चर लय पाहा वाटत.
बनवा बनवी.
हम्म.
नाही असे म्हणजे कॉमेडी पिक्चर असत तेच
हा ते पाहाच वाटत नाहीतर हसा येत ते पिक्चर पाहून.
हम्म. हम. जाय तू आता ते
काय झालं? हॅलो.
हॅलो.
काय झालं म्हटलं?
हे काही काही कुचिनपणा करत राहते आज सुट्टी आहे आज तर हेच आय
हम्म.
सकाळी उठला तेव्हापासून उठता बरोबर आणि ते आज मला सुट्टी आय मी खेळतो आज मला काहीच नको सांगू.
हाव काय?
माती नी गरा
मातीन गारा तर काही हा.
आवरता आवरताच जाते सकाळ पासून चालू आहे आज.
ह ह ह झ झोपेचा टाईम कधी आहे मग?
झोपाचा टाइम व्हयलांय.
हा.
त्या आपूण झोपून द्यल त्याच्या जवळ जरावर झोपा लागते, त्याला डाबा लाग ते ता झोपते तो, तसा नाही झोपत.
हाव ना.
मायाच्यान झुपते तो त्याच्या त्याच्या बाबाच्यान ई नाय झोपत.
काय म्हंटलं?
मायाच्यानच झोपते त्याच्या बाबाच्या ना ने नाय झोपत.
गाणे म्हणत असता का तुम्ही?
हा?
गाणे म्हणत असता झोपेच्या वेळेस?
नाही. गाणे गिणे नाही म्हणत.
मंग कस काय झोपून देत? मग कसे देता झोपून?
कसं देता म्हणजे, त्याच्या जवळ झोपलं की झोप बाबू झोप बाबू करत त्याने.
नाही तुम्ही म्हणता की बाबा च्याने जोपत नाही म्हणून म्हटलं.
हा त्याच्याजवळ नाही झोपत तो असा सुरूच ठेवते ते बडबड व वचायचंय.
झोपतच नाही. किती ही प्रयत्न करतीन ते पण नाही झोपत माया् जवळ मी झोपली कि मायाजवळ झोपते.
हम्म.
सवय पडेलाय त्याले ते.
पहिले म्हणच लहान होता तेव्हा म्हण ज गाणं आता म्हटलं की ते हस्ते तो गाणे मग कोण म्हणते.
हम.
असं आहे असं आहे त त्याले गाणी नको म्हणू.
हम्म बरं मग तुम्ही वायफाय देतात काय त्या ले.
हा.
ग थोड्या वेळाला लावाला गेनतात.
मी त्याच पायतो काय आहे तर मग तुम्हाला फोन लावून सांगतो.
बरं बर.
हा.
हा.
हा नाही तर मग कसं आहे कॉल व्यस्त जाईल ना मग अजून
हा नाही तुम्ही लाव ना का सध्या सध्या मी तु हो बर जाऊन पाहितो त्याच काय आहे तर पाहितो.
आणि मग तुम्हाला फोन लाून सांगतोस.
हो हा आली.
आ.
ठीक आहे ना.